हॅलो हम्म नट बट बई असस्त सोड सेटिंग करून नंतर सर्वविसिंगला गेल्यावरच हे करून देती
तेस अजे अज आता किती झालंय तेे
आत्ता पंचवीस वीस झाली
मग कितीला ते तिथे ला होते पन्ना पन्नास ला
हम्म
हम् हम
तु आनंद कर
तासवरर आहे काय ते
हम्म तसाालाही असत टायमिंग तासाला टाकतात नाही नाही तासाला टाकतात ते ह म आम्ही कसं ट्रॅक्टर मारा गेला तावर घेतो तिककडे हा अर्धा तास वीस मिनिटं झाली एक तास ला आला एक तासावर त्यांची नसतो
हा हा
हम्
हम् हे ना किती वासता जाण
उद्या सात ला जायाला पाहिजे म्हणला डिझेलचं काय हम्म
सात ल जाऊ ना तिथं पोहचायल दहा बारा वाजल
हम्म नाही दहाच्या आत आनी परत याला काय म्हणला? म लवकर जा लवकर दहा
दहाच्या आहात येऊन काय करणार तिथं?
शेतात हे रोखच वाटत चांगले असं माणसं भात लावाय तेच
होय तेवढं लोक स्पीड आहे काय स्पीड तेवढा नसेल आता अजून
पुढं पळतय जा तेवढं स्टिंड म्हणजे जास्त हे करत लॉक करून दिलेय तुला
तेच की किती ला लॉक आहे ते?
तिला पन्ना पन्नास बी जायत नाही पन्नास त लॉ
लास्ट दिड कि आहे
ऐंशी
ऐंशी
ऐंशी नऊ
मग प पन्नास ला चाळीस ला लॉक ठेवला अस त्याला
ह त्याच्यामध्ये कमीच ठ म्हणजे तेवढा
हम् हम्
आणि ते चार घेर असते चार घेर मग तुला बट रोड ला ते हायवे बाजूला नॉनॉप वर हे वाढवाॉनॉप जाते म म खड्डेबड् आले का उडून पडय म्हलं मला स्लो कराय लागतयच गाडी
हम्म ह
करत
हम्
हा
हलव
हा ब
हॅलो
हां बोल की
फॅक्टरी बारका आहे काय ते?
ह मोटा आहे की, पहिल्यापेक्षा मोठ हेज म्हणजे ताकतीन
चंबट
पहिले आमचं पाचशे पंचावन होत ना ते ते पाचशे पंच्याऐशी कशी त्याच्यापेक्षा जास्त जरा ताकतीन
हम
हम्म
कुठे लावणार आहे भात?
तेचकी पट्टीत पट्टी तर आहे आमच्या त तीन उपाय मोठ
तिथं वर ते तिथ एकदा मक्का लावला तिथं
हम्म हा बघ आम्ही मका झाला ना कायात त विधानंत च ते तीन तीन सहा उपय ज पहिल्या तीनच होते का ते
ह
ते ते तीन सोडून आणि तीन त्यांचे त्यांचे बी करून घेतलेय
हॅलो
आणि दुसऱ्यांच तीन पध भाऊ बंधात आमच्या
कुणाचं ते कायलाच नच ऐकत होेत
राहुल राहुल आमचं राहुल रे हे कालकुन रेच त्यांचं
हा हा ते ते हा हा
वारलागेता तो तुझा मुलगा वारला अ तुझा मुलगा वारला क त
हा तेच का
त्यांच करून घेतलं हम्म
हम्म त्यांचं काय ते
हम्म
त्यांचं किती य तेे त्यांचं किती येतं
काय
ठीक त्यांच
त्यांचं बी आमच आहे तेथवडंच का ती आमच आहे तेवढंच मोठं आहे ती
इकडे पहिलेलं आहेत त्यांचंच काय ते?
हाम बघ वरन खालेपतर आलय बघ ते, मधी आमच्या मधी त्याच हा आस होतं ते
हुं हुं.
स्टार्टिंग पासन वरण आलय ते खाली पतर
हम्म.
हे बी करल्यान हाय हेनच मिडून आमच्या
हो ना हा हा.
हम्.
म ते तेनिक आता कराय नाईत वाटत, पाप तेनी कुठ येतय?
हा हाय ते कुठं काम हाती पाप बाबा आजी कुठे कराय ते त्याला लावील.
हम्म.
च
मग आता एकटीच असते ती आई
व्हय घरातच एकटीच होती ना तोय नवरा आणि अनेकटा हाय तो मुंबईलच असतात ना तो बी
हम् हम् नाही आता आता एकटीच आहे आवडतें की इथ
बर येतो मी बी
मग ते ते घेऊन जायच कि ते ह्याव
कोण?
मुंबईलाच
काय घेऊन जाताय? ह्यो आणि ह्यो होता वारला ह्यो घेऊन जाईता पण ती अ
ते राहुल दाल त्यांचे पाप्पा कुठे असत्यात ओ.
तो कणी हॉटेल मॅनेजमेंट घेतल्यानं, घरातच आहे आता तो
कुठ ते अ? कालकुंदरे.
कालकुंद्रीला हा हा कालकुंद्र अन् ते बी आता राहुल तेन त्यां चांगल्या जॉबला हाय न्हव, तो घरातच हाय आता मम्मी पप्पा ते हे आसत्यात भाऊ बी तिकड कुठ? कामाला जात्यात जॉबला बाहेरच हाय इथच हुं हुं ते येत नाहीत रे म्हणजे घर सोडून कस जातील ना?
खरे हाय ना काय पाप प्रॅक्टिस ते काय करणार?
हुं. ते राहूल त्यांना हे करतय की, राहूलन बी घर घेतल्या माहित हाय तुला
कुठ?
राहूलन घर घेतल्याल नविन तिथ
कुठ घेतलय?
तिथं त्यांच्या गावातच बांधलं, अठ्ठावीस लाखाला का तीस लाखाला हुं.
हम्म.
तीस काय तीस लाखाला घर घेतला म्हण, अठ्ठावीस काय पंचवीस लाखाला
एवढ?
हुं.
हम् हुं.
ते बी चांगल्या कामाला हाय. अरे पाप बर झाल राहुल्या खरं बाबा त्यांनी स्वतःचा इचार केला त्यान बी, म्हणजे पाटन काय नव्हतच तेला त्याच भाऊ बी हाय खरं न कामाला
हम्म.
करण हे लहान माझ्या वयाच ना तेचा भाऊ मोठा हाय.
हुं हुं.
त्याच्यापेक्षा हेनच हे करल्याल, कमवून म्हणजे असं काही सगळीकडे साठवून ठेवले बघ.
हम्म.
सं काय हे घातलं तथ हे करून गेलं घर म्हणजे एकदा झाले चांगलंच आता कुठे हैदराबाद कुठे तिकडे बाहेर राहते. म्हणजे कुठे त्यांची कंपनी ब ह कराल त
हा..
म का कायच राह ते एम, डी, एम, डी कायच.
हम्म.
म्हणजे हे होत का नाही गोळ्याबिया हे त्याच्यार का ते जॉबलाय आहेत ते.
हम्म..
सिमंट आहे त्याला चगलं पा
हम्म. काय सप्लाय करतो काय, काय?
सपल्या नाही ह चेक करणार ह्याच्या पुढन जातायनी पुढे चेक कराय नाही.
हा हा.
लास्ट ह करून देणार चेक ती बरोबर व्यवस्थित झाली का नाही. का चुकुले का म सांगणार त्याच्यावर नंतर पुढे येई जाणार
हम्म हम्म.
ह
म्हटल तुला विचार होते तस
हम्म.
तर तू बी जा जाशिल किनाय तिकड
कुठे?
तेनच्यापर राहुल राहुल ना अकडे
हम्म. ते कर त शिकायला लागत तेवढा कोर्स पाहिजे की तो शिकायला. त्यांना आधी हे करणार लागत होत शिकून घेतल्या आधी त्यांला
हम्म.
कोर्सची डिग्री पाहिजे की.
हम्म. मग किती आहे एखाद्याला?
हम्म.
किती असतान वय त्याला?
काय?
एट
हो तिसच्या आसपास.
हम्म.
पेमेंटपेक्षा त्यांच हे भेटते रे त्याला बार
हम्म.
कंपनीचे कमेंट वज आणि तला बाहेर हा कंपनीचा वेगळा आणि ह्याच बाहेरच वेगळे भेटत.
हम्म हम्म.
त्यामुळे मला मदत कराया मदतीला एक लाख रूपये लगवा.
हम्म.
ला बरला होता त्या मजा केला मला अजून आला नाही द बारतेज
काय ते.
शिकल्यावर तवा?
हम्म पैसेच
हम
लाजू नको काही लागल मागून घे. सुटची का झटक
हम्म
आणि लागलं तर सांग मला काय अर्थ असं का नाही.
हम्म हम्मम
अस म्हणते कुठेतरी बघ आम्ही नाही इकडे तिकडे कुठेतरी ह
हम्
पहिल्यापासून आम्ही फिरायला जामु इथे आवड आला तिथ सगळी आठवण ते काढते. हे यात्रे मित्र आम्ही बोलच ना कसं हे फेर तिकडे जोर
हम्म
हम्
आता कुठे काय जत्रा आता जत्राच वाटत नाही.
त
आ आता काय वाटत तस नाही.
हम्मम
हम्म
यात्रा आणि येते बाारी आणि चार पाच महिने यात्रा आालीस की, जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी आणि आगस्ट
हम् ह
मग गणपती आला आणि काय डेकोरेशन काय ने केले काय सामान
नाही नाही काय नाही आता. तेच डेकोरेशन बघायच या वर्षी काय नवीन करत काय
तिथंच ना तुमच्या इथेच त ना
हम्म तेच काय कायतां
ते एक ते एक जरा चांगलं होत गणपती.
कुठलं? गणपतीच ना तुमच्याकडे
ह गन पातीच हम्
ह हां
नाही तरर कुठला आहे कुठला हे
गणपती सांग त्यांचं डेकोरेशन बकोशन करून